आवाज येतोय काय?
येतोय.
हा हा मग तुमचे क्लास टीचर कोण होते?
आमचे साधे सर होते नंतरन बदलत बदलत गेले नंतर श्रुतिका मॅम झाल्या. लई बदलल्यात क्लास टीचर एकच राहिल्या नाही कधी
हम्म, त्या अपर्ण अपर्णा मॅडम येत्यात काय?
ह माहितीये ना आपण मॅडम बनवत आहे
हा त्या पण आहेत अजून त्या तर न्यूट्रेशन ला येत्यात आणी रोज एकच वाक्य शिकवून जात रोज एक तर नाही तर कुठं तर महिन्यात
येतच नाही अव त्यांना कुणाला येत नाही फक्त साजित सर परत त्या श्रुतिका मॅडम दोनच हुशार होतीत आणि एक अँलन सर म्हणून आम्हाला होते
श्रृतिका मॅडम तर लय छान शिकवायच्या
हा आमच अस लई वांद व्हायचं मी एक मी जातच नव्ह तो कॉलेजला प्रेग्नेंट असल्यामुळ कणी मला जावचं वाटायचं नाही ते उलट्या फिलट्या त्यातचं
होय माझं पण तसच झालं
आणि जात नवतो नंतर नंतर मग ते लव मॅरेज होेत मग नंतर नंतर न क सगळ्यांना आधीच्यांना माहित होतं सगळ्या शिक्षकांना पण मग ह्या मॅडम नवीन आलेल्या त्यामुळं कावायच्या मग सनी सरांनी एकदा सांगितल्या वर म कावत नाहीत मग सनीसरांच खास ही सगळी ओटीची पोर सनी सरांची खास झालेलीत ना
हा
त्यामुळं कणच्यात पावायच नाहीत मग शेवटी लग्न करून घेतला ते झंझेटच नको कोण कावायला पण नको आणि काय नको
होय म तुमच्या कॉलेज मधनंच लव मॅरेज हाय काय
हू होय
हू हू
बाबा साहेबाचा लई डोळा आमच्यावर
होय
लई बोलत्या म्हणून म्हणत्यात त्यांनी
उठ आमचे सेनियर होते ना त्यांच्या वर्गात पण तसंच लई जणांच लव लव मॅरेज होत
होय आ सगळ्यांच ते रिंकू तुला माहित तुम्हाला माहिती असल कि
माहितीये की त्यांच्या वर्गात होता तुम्ही
त्यांच्या वर्गात नाही ती माझी ज्युनियर हाय
हा हा माहित हाय की रिंकू झालं त्यांच होय
म्हणून मी लव मॅरेज
ती पण ते पण कपल फेमस होत कॉलेज मध्ये
रिंकू नवं
हू
आमचं कसं आहे म आमचं तर पाक त्या हॉलला आमचं नाव ती बाहेरची म्हणतील बाई हाय काय काय हाय हे नाहीत आमचं नाव तिथं त्यो दारू हे तर नाही यांची वाट कशी लागत्या बघा आता दारू पिणार नंतरन दोन तीन वर्षांन आणि असं करणार कामाला जाणार नाही घरात बसणार असं तसं बडबडायचा
ह त्यांचं कमप्लीट झालं
त्यांच कधीच झालं कंप्लीट जॉब लागत हो
प काय केलं मग त्यांनी.?
बुटी असिस्टंट आहे ओटी. ऑपरेशन, ऑपरेशन होतात त्याच्यात. ऐक की वीस फोन केले आहे त्यांना. ते परला य परला यत
मल तर कॉलेजमध्ये गेल्यानंतर असं वाटलं, का मी ऍडमिशन घेतलं.
पहिल्यांदा आम्हाला बी तसंच,, झीट आली नंतर नंतर आम्हाला, काय म्हणुन ह्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि हे झालं,, तुम्हाला फी किती आहे विस आसल.
नाही दहा हाय मला, कास्ट मधुन आहे ना.
हा जरा म्हणजे ए एन एम ला घेतलय काय.
नाही नाही जीएनएम लाच हाय,, एक वर्षाला दहा हजार हाय.
होय.
हम्म.
आम्हाला वीस ये फी.
होय,, पण तुमचं तुमचं हज्यातून होतत ना, स्कॉलरशिप जमा होत होती ना.
व्हय.
हम्म हम्म.
होत्या का नाई.
माजी होत्या आणि वरणन दहा हजार भरायचं.
अओ स्कॉलरशिप होऊन काय उपयोग आहे, स्कॉलरशिप पण त्यांनाच द्याय लागत्या.
हो त्यांनाच कि, आपल्याला कुठं मिळतय. मल तर फक्त स्कॉलरशिप मधल पाचशे रुपये मिळालेलं.
ते पण नाही आमा
क
सगळं त्यांच्याच हज्यावर,, सकेंड इयर ला किती फि हाय?
तेवढीच आय.
धा हजार,, धा धा हजार.
होय-होय.
भारीयेकि आम्हाला वीस वीस हजार होत्या की.
होय. मला पण आधी आधी सरकार मान्य नव्हतं आमाला. मग नंतर अ झालं म सरांनी कॉल केला सरकार मान्य झालय दहा हजार फी आए म्हणून घेतलं. नाहीतर मी ह्याला बघितलेलं. अ शरदला बघितलेलं.
बरं झालं असतं. ते घेतलं असतं
हां पा-पासष्ट हजार सांगितलेलं तिकडं, जिएनएम ला.
हां.
म तिकडं घ्यायचं ठरलं तोपरन इकडून फोन आला. म पैशाकडं बघून इकडं घेतलं तर काय वाटचं लागली.
सगळीजण तसंच म्हणत्यात, वाट लागली वाट लागली उगच घेतलं ऊगच घेत पण आता घेतलेलं असत माघारी पण बोलतत एवढ सांगत बोलतत. काय वाटतल ते बोलतात. म्हणजे त मनाला येईल तोंडाला येईल ते घरातल्या जस घाणगण बोलतात तसं बोलतात. बाबा तर एवढं घण बोलतयत. मला आता म्हटलं हिला परीक्षेला बसवू नका हिचं कट करा हिला कसले प्रॅक्टिकलचे मार्क वगैरे देऊ नका म्हटले.
हम..
लागलो रडायला कनी तर सर म्हटले मी आहे ना, काही टेन्शन घेऊ नको, म्हणजे तेेव्हा ते सर चांगले होते आता सगळे बाबा सरांच्या ह्याच्या्यातले असते तर काय मग काय? कारण त्यांनी बाबा सहेरांच्याकडे फायनल लिस्ट जाते मार्कांची. मग तिथनं घेऊन मग हेनी पुढं पाठवतात मग काय त्यांना खोटी, आपले स्टुडन्ट आहेत म्हणून उलट मार्क, चांगलंय आपल्याला तिथं,
होय, होय ते पण आहे.
मार्कांचे आहे ना म्हणजे आपल्याला वाढऊन देतय आता इंटरनल, विंटरनल सर येतात क नाही त्यांना पैसे देऊन घेऊन सगळं खायला प्यायला घालून.
नाव खराब झालय कारण आम्ही विजिट ला गेलतो एकदा, आणि अ एक डेंटिस्ट डॉक्टर होती. तिने विचारलंय आम्हाला कुठल्या कॉलेजच आहे कॉलेजचं नाव सांगितल्यावर तिनं पॅम्पलेटच फेकून दिलती. होय तोंडावर फेकलेली.
आम्हाला क्लासेस पाठवत होते काय पेशंटच नाव घ्या आणि नंबर आणा. गाडीतनं त्या पिवळ्या गाडीतनं भरून घेऊन जायची. एका स्टॉप ला उतरवायची. आणि सगळ्या घराघरात माहिती, ते घर फिरायला लागायच.
हा तेच की विजिट.
आणि हे घ्या रे, आता घरात गेल तर मानुस होता जावा आम्हाला वेळ म्हटला. जाव एककदा आमच्या दारात परत यायचं म्हटल.
होय सगळी लई तशी करत्यात.
आम्ही काय करणार आम्ही. दुकान असतात त्या बोर्डावरची नंबर घ्यायची आणि पेशंटची नाव टाकायचीत.
आणि लई चौकशी करते तेच कोण पाठवल, कुठनं पाठवलय.
होय..
आती शानी असतात ती तर लई चौकशी करत्यात. आयडी दाखव. आयडी दाखवा, प्रूफ दाखवा, सगळं दाखवण्याचाच निम्मा वेळ जातय.
आता ड्रेस यांच्यावर कुठे बसल तिथं घाम लागायची पाळी ड्रेसला.
हो..
वाफ द्या ना तिला वाफेन लगेच कमी येतय.
होय आज जाणार आहे आता आवरून.
वापेचं मशीन नाही तुमच्याकडं
नाही घरी नाही ये मी दवाखान्यातच देऊन आणते.
वाफेच मशीन आपल्या आपल्या घरातल्या घरात बरं करायचं ते मी काय करतोय सर्दी खोकला झाला की अजिबात दवाखान्यात नेत नाही. नाही वाफ देतोय घरघरीत ते विक्स लावतोय वाफ देते. दोन दिवसात खोकला आणि सर्दी गायब होतीया.
बेबी व्हिक्स वेगळं मिळतय ना
हा तेच की बेबी व्हिक्स असतय ते
हा
सकाळ संध्याकाळ नुसता वाफ द्यायची लगेच कमी येते.
किती रुपयाला मिळते वाफेचं मशीन
वाफेच मशीन दोन हजारला दोन अडीच हजारला
दोन हजारला होय
सारखं शंभर रुपये घालत बसण्यापेक्षा आपल्याला कायमच ते आपल्याला पण उपयोगी पडते हो तुम्हाला सर्दी झाली सर्दी सारखी होत्या छाती सारखी भरते आमची आता बरी आहे या. नाही तर चार महिन्याच्या असल्यापासन एवढी छाती भरत होती तीची सारखं छाती छाती सारखं.
हिची छाती काय भर भरत नाहीये पण शर्दी जास्त होते
सर्दीने सारखं हिच्या नाकात असायचं शेंबूड
हो
पोरांना लय सांभाळयला लागते आत्ताच्या वातावरणात तर
होर
हिवाळ्यात पण तसंच थंडीच्या दिवसात पण तसंच
होय
नाय नाय किती तास्क पूर्ण झालं का नाही अजून
अजून माझे तीन कॉल बाकी येतं तुम्हाला कधी आला
आम्हाला पार काल आलाय काल परवा सकाळी चालू केलाय
हा हा
आज सकाळी चालू केलंय
होय हा हा माझे तीनच राहिलेत
तू मला कर मी तुम्हाला करतो आणि थोड्या वेळाने परत तुम्ही मला आणि करा.
हा चालतय की तस
ते तुमच्या पोरगी च्या नुसार पोरगी मम्मी झोपली की मला करा.
होय
करून सागा मी करतो मग परत तुम्ही करा. संध्याकाळी अकरा बारापर्यंत असतोय कारण ही झोपत नाही पोरगी
होय
ह
मी पण असतोय थोडा तेव्हा जरा मोबाईल घेऊन बसतोय ना रात्री.
हम्म
आता कुठं जास्त वेळ मिळत नाही.
आता जेवणातच जाते.
होय आता जेवण करायचं. जेवायचं मग टीचर बदलतो. नको खाऊ तो. नाही, नाही. ते नंदुबाईंची मुलगीये, आता शाळेतून आली.
हा हा.
हम्म
मला काल सकाळी, काल आलाय, काल परवा. मी सकाळी चालू केलय. तुम्हाला काय तर उद्यापर्यंतची मुदत आहे ना? आम्हाला असेल पुढं.
म्हणजे आज होऊन जातील. चालेल ठेवू का मग?
हा हा.